हा बोल. काय नाही बसलोय.
झालं का नाही चहापाणी?
आता काय नाही बाई म्हणावं गरमी खूप आहे. आता एवढ्या लवकर चहा पिऊ वाटतय होय.
मग हायस मग निवांत आता?
निवांत आहेनिवांत बसलोय निवांत आहे
काय नाही अ गं. थोडा पिट्टी तेन राहिलेली थोडी शिल्लक आणलेली माग घ्यावेळची आता म्हटलं ते पिठ्ठीपासनं काय काय तयार होतंय बघूया म्हटलं, तुला विचारुया तरी.
पिठ्ठीपासनं मी तुला का पिठ्ठीपासनं म्हणजे बोल? पिठ्ठीपासण दोन पदार्थ बनवतोय. मखमलीपुरी, आणि खारीपुरी पण मग तुला आता हेला मखमलपूरी च सांगतो. मखमलीपुरीला बघ. एक किलो पिट्टी घ्यायची आणि एक किलोची करणार आहेस का आता मग मग सार आधारण त्यात रवा मग मग त्यात रवा घालायचा आपल्याला. एक किलोला एक अर्धी वाटी रवा घातलास तरी चालते. म्हणजे रवा खान्यासाठी तर ते कठण राहण्यासाठी. तु रवा घातली नाहीस तर कस होतय. पाकात घातलीस तर डायरेक्ट पडते.
हा हा.
मऊ पडते ते एकदम.
हा.
म्हणून ते कटण राहण्यासाठी रवा एक अर्धी वाटी पूर्ण रवा घातली तरी चालते. म्हणजे राहतात कठीण आणि त्यात आपण अर्धा वाटी तेल कडउन घालायच.
तेल पण घालायचं का तेच्यात?
होय कडवून घातलीस चालते. अर्ध्या वाटीला थोड कमीच घालायचं. पण कडवून घातलीस तरी चालते चांगल होते. म्हणजे खुसखूशीत. नाही घातलीस तरी बी चालतंय पण असं काही नाही घालवसचकाय. म्हणजे लयच हे होतं बहुतेक तेल घातल्यावर खुसखुशीत होणार.
हा हा हा.
मग मग ते दुधात मळायचं पूर्ण. पी
हा.
हा आणि दुधात मळायचं आणि मळल्यानंतर म- मगमणीपुराला आपल्याला, आधी पहिला त्याच सारण करून घ्यायच, लागते. बडीशोप, हेटली डाळ, तुला सांगतो आंबे हळद, हे व्हायला खोबऱ्याचा किस अणि अ वाळ्या सोड्याची, ती कीती वाटण जरी घातलीस, तरी चालतंय आणि आ आहे दुसरं काय, पाहिजे. नंतर तुला, टाकू शकत्यात.
म्हणजे खोबरं, फुटाण्याची डाळ आणि काय म्हटलीस? बडीशेपं
हां बडीशेप, हे तीन-तीन एकदम, थोडं हे करून, बारीक करून, क नइ अ खोबऱ्याचा किस करायचा, आणि ह्य बडीशेप बडी नीचरऊन घ्यायची. आणि फुटाण्याची डाळ, हे तीन हे करून घेतले, वेग-वेगळ्या बाऊलमध्ये ठेवायचं आणि बाउल मध्ये ठेवल्या नं तर एक किलो ला, एक किलोचं साखर, घ्यायच. हां, एक किलो साखर घ्यायच. एक किलोला, एक्स्ट्रा कर मग पाक करायचा, त्याचा पाक करत, ठेवताना अ पाक करायच हलवून, पाकात थोडं वेलदोड-वेलदोड याचं ह्य टाकायच, पेस्ट टाकायच, टाकल्यानंतर, ते म पाक् तर साधारण, तार धरायला लागत, त्याला. कारण की, पाक जरा कच्चा राहिला, तर पूर्ण ते मकबलपुराची कच्ची-कच्ची, म्हणजे पाण्यात बुडवून काढल्या, ग त होत्या. त म मला एकदा, ज पातेला गठ्ठ द्यायचा, म्हणजे कडून घेऊ शकत ना, मग ते आपल्याला समजतय, पाण्यातून पाक आलेल ओ त्याचा प्लेटी मध्ये, पाणी घ्यायचं, त्यात ते पाक टाकायचा, गोळी येत्याय का बघायचं, गोळी आली की समजायचं, की पाक झालाय. नाय तर असं जरी तु उचल की, तार धरतंय
हां, म्हणजे एक असा, एकताच्या त बोटाला एकमेकालाच बोट गि लाव ठेवण्याचं बघितलं, तरी ते एक तार येत्या, मध्ये तेच ना?
हां, ते हां तार येत्या, मग ते तार येत्या. म ते, ले मग आपलीकडे गार पाक उतरून घ्यायच, बाजूला गार ते. मग कडईत एका हे ठेवायचं, अ तेल ठेवायचं.
हा.
कढईत. मग येई पर्यंत अस, दोघी तरी पण, दोघी-तिघी लागतात, तू सोडते ना मग, गोळे कराय भेट्या पिठाच, त्या पीठात हे घालायचं, मळताना मात्र, केसरी कलर घालायचा.
हा-हा-हा, म्हणजे जरास
म्हणजे, लालसर हां कलर पण छान होत त्या, अं आपलं केसरी कलर घातलीस, तरी चालते, त्यात. ते, लालसर होऊन येत्या ते, मग ते लाटायच्या
हां.
मखमली कडे, गोल-गोल-गोल लाटायचा आणि तेलात मग कोणक् कोण, त्रिकोणी समोसा गत आकार काढते, म्हणजे तळते. आणि कोण, कावनई लगत, एक दुमटी मारते. तेलातच, म्हणजे एक साईड, कानुला कसा होतोय गं, एक साईड मारत लं म्हणलं परतून घ्यायचं, पुन्हा मग ते तळलेल, ते ते तेला जे आपण जे पाक केल त्या पाकात घालायच
हां हां हां
एक मोठी अशी परात घ्यायची त्या परातीवर जे आपण तेलातुन तळु कानी जे पाकात ते पाकात काढुन ठेवण्या ठेवायच परातीत मग त्यावर ते जे आपण
लगेच काढायच पाकातल का थोडा वेळ पाकात पड म्हणजे ठेवायच
जरा जर असा ही एक मिनटच खचुन लगेचच साधार करडून कारायचं त्याला ताकात लागते लगेचच पाक घट झाला असल आणि मग ते सारण मग आपल्याला जे जे खोबर कुठ सारण प्रत्येक अस सगळ जरा- जरा- जरा -जरा घ्यायच
ओके
हां जरा जरा घालुन मग मी सोप तसं ते पसरत पसरत ठेवुन कनी मग शेवटला सगळ म्हणजे झाल की नाही मग हे करून तरी चालत अस अं ही जी आपली भांड्याची जाळी असते त्यात हां पेपर टाकून सगळीकडे पसरून ठेवलीस का नाही पांढऱ्या डब्यात भरून ठेवायच प्रॉपर छान होत आणि खारीेपुऱ्या म्हणलीस तर खारीपुरीला कस आहे एक किलो पीठ घ्यायच
हां
एक किलो पिठात एक थोडासा एक दहा किलो दहा रुपयेचा दहा रुपया जरी क आपण दहा रुपये घेतलेत तरी चालत. दहा रुपयाचा ओवा घालायचा त्यात आणि त्यात हॅलो
हॅलो
हॅलो आवाज येतोय का
हां येते येते बोल
खारी पुरीला कस करायच एक किलो पिठीला
हं
पिठी घ्यायची परातीत आणि एक किलो पिठी तुला सांगतो दहा रुपयाेचा ओवा घातला तरी चालते दहा रुपयाचा नाही घातला तरी चालते आणि मग त्यात कांदा कांदा जरी नको एक वाटी एक वाटीला कमीच घ्यायच हे तेल तेल कडवायच मग ते ते तेल जास्त जरा कढवायच आणि ते तुम्हाला- मग सगळी धार वतायची पिठीत आणि ते हातान पुर्ण कणी एक एक जण कडीपत्ता पण घालतात तळुन आता एक आपण जे कढवलेल तेल असते त्याच्यात कढीपत्ता पण घालतात तळून लय छान लागते कढीपत्त्याचे पण ते मस्त लागते एकदम कढीपत्ता कस केसाला हां हां घाल कडीपत्ता हे कस केसांसाठी चांगला आहे आम्ही ही चारला खायला मुलांना तर लय घालायच आधी मीठ घालायच ओवा घालायचा आणि ते जे. - त्याला की नाही आपण तेल ते मिश्रण सगळ हाताने हे करून घ्यायच एक सारख घ्यायच पुर्ण गरमा असते ना तेल आणि जर तेलातुन कडीपत्ता जरी तो तळून घातलीस म्हणजे वपिक त्या तेलातच कढीपत्ता घालायचा आणि ते सगळं पीठ ओतायच असे पुर्णपणे तेल त्या पिठात आणि सगळे एकजीव करून घ्यायचं आणि दुधात किंवा पाण्यात दुधातच मरायचं जास्तीत जास्त उकळून म्हणजे छान टेस्ट त्याची छान येत्या.
हा हा
दुधात दुधात मळायचं मग ते जास्त असं म मळायचं आपन पूर्ण एक गोळा तयार करायचा त्याचा मग गोळे केल्यावर मग तुला जरी मोठमठ पाहिजले असल तरी मोठा गोळा घेऊन टोकणं पुरीगत टोकणं छोटी छोटी मारली नाही तर मग चौकनी तुझ्याकडे चौकणी काय असलं तर बिस्कुटाचा साठा मी तर असच करत सहज करून गोलच मारतोय, ते काय दुसरां करत नाही. पुरीगसच करते ते टोपण मारून मारून मारून ते करायचं
हा
आणि ते तळून घ्यायचं आणि तळून मग तरी पण एक महिना ते दीड महिना जाते चहातन पोरं तर जरासुद्धा हा म्हणजे खायला पण हेल्दी पोरांसाठी आणि बिस्किट पण खाऊ बिस्किटांपेक्षा पण ते बर पडते मेन म्हणजे- खारीपुरी बर पडत आणि त्यात ओवा असल्यामुळे हा हा तेच आणि त्यात ओवा असल्यामुळे कसं ना हे पोटासाठी पण एक नंबर आहे.
होयाच की बाहेरचं खाना खाण्यापेक्षा चहात बुडवून हेच खाल्लेले बरं
चहातून बिस्किटे हे ते खाण्यापेक्षा ते त्यात ओवा कडिपता असल्यामुळे ते जास्त पोष्टीक होत मुलांना हे असा म्हणजे मी मी कसं करते, दोन तीन महिने एक महिना झाले तर करून ठेवते. म्हणजे एक निदान पंधरा दिवस जरी गेले तरी मी पंधरा दिवस खातात पंधरा तीन आठवड्या तरी महिनाभराच पण होतय सोड त्याला काय होत नाही. टिकते चांगलं ते आणि मग पूर्ण महिना मला बिस्किट खाल्ल्यापेक्षा ते खाल्लेले बरं मग ति चहातनं खातात पोरं मग तेच करतो मैद्याची आले की नाही राहते, राहिले की राहते करायचं कामन वेळ नसला की राहते मला हे एक एक नंबर खारी पण एक नंबर खायला चहा बरोबर
पण त्याला कडक तेल एकदम गरम करायचं काय असं नॉर्मल मध्ये असलं तरी पण चालतय
नाही कडक कडक होत. खुसखुशीत येण्यासाठी कडक करायला पाहिजे
ओके तेच म्हण मग नॉर्मल मी तळायचो आणि मग ते मऊ आनी पडायचं
हा
मऊबिव आणि पडायचं म्हणून म्हटलं ग विचारुया
नाही मऊ मऊ पडत नाही सिवतलं ते हॅलो हॅलो- मऊ होत नाही सोड कडक होते तेल कडक मऊ होत नाही म्हटलं कडक होते तेल सोड
बरं मग तेच बघूया म्हटलं विचारलं तुला आणि तुला माहित होतना मागचा वेळेस पण एकदा म्हण म्हटलं विचारायचं विचारायचं राहून गेल आता तरी विचाराव म्हंटलं कॉल करून तुला
हॅलो!
पोरांसाठी चांगला आहे घाल पोर, हॅलो!
हा हा हा हा हा!
ठेऊ काय म.
चालतंय हा हा चल बाय. आ हा!